हॅलो
हा धनवंती
हो आवाज येतोय का?
हा मोठ्याने बोल, आवाज नाही येत ये तुझा मला
तुझा तर येतो ये
काय करतेय तू?
बसली.
बसलीये?
आणि तू?
हा काय केलं मग आज?
आज गरोदर स्तनदा यांची मीटिंग घेतलेली
हा
अन तू काय केलं होतं?
हम्म... मोठ्याने बोल ना ग, मला आवाज कमी येतोय तुझा
आता आला?
हा
काय करते म्हणते?
आवाज
हॅलो.
हा.
आवाज आला का?
हो आता आला
हम् आज काय काम केलं?
मी का... आज... काही नाही, आता लग्नात गेली होती.
कुठं लग्न?
हा इथं गावात होतं ग अगं लहान म्हजे ना पडुगी.. सतराच वर्षांची मुलगी आहे आणि स अठरा एकोनावीस वर्षाचा मुलगा आहे, पण मुलगी कमी वयाची आहे पडून गेलते तर ता आज लग्न होतं तिथं तिथं गेली
मग लग्नामध्ये जेवण करून आली का?
हा जेवण केलं वरण भात, जलेबी होती आली आताच
हाव का?
हा, हा.
सुरेखा आली की नाही?
हा सुरेखा आली. आली होती घरी, आली आहे.
आले का?
ती हा.
हम्म.
आमचं ते आर तापासणी होती ना, मग तिथं चालली जी सोबत.
काल का.
पण फोन ला. लावलं होतं पण
फोन नाही लागत का?
हा तिला हा लागला, पण उचलत नव्हती काय माहित काय करत ते.
कामामध्ये बिझी असेल ती.
हा काहीतरी करतच असेल ती.
हम्म.
हम्म हम.
मी काय, काय नाही आज काय गरोदर स्तन वजन घ्यायचं बाकी अजून.
हा बाकी ये ना. हा गरोदर मातीचे वजन घ्यायचे होते. हा आता संध्याकाळी जाणार मी बग. द्यायला हा.
हम् किती बाकी आहे. घरी-घरी जावं लागेल.
आ.
हम्म.
घरी फोन करावं लागणार ना मग आता ते बाकी इते
हा. मी तर एक, अंगणवाडीचे काल अपडेट केले.
हा उडवेला टाका
कुडवेल डाटा, बरायचं बाकीये, माझे पण काल एक अंगणवाडीचे अपडेट केले होते. गरोदर, नवीन नोंदणी.
आणि वरडीपाडाचे बाकी.
वरडी पाडाचे बाकी तुझं लसीकरण झाला का. या महिन्याच्.
लसीकरण बाकी आहे. बरडीपाडाचे शुक्रवारी ला आहे.
माज तर तिघी जणींच बाकी आहे. आता मंगळवारी का सोमवारी असत. नाही मंगळवारी आहे माझ.
हा का तुझा आवाज अटकून राहिला गीता.
नाहीे येतो का, मला येेतोय तुझा तुझा, आवाज.
हा. आता आला, आणि माझ पण एक झालंय, एक लसीकरण बाकी मंग. पोरांचा कुडवेल डाटा भरायचं बाकीये. आज दहा. तारखे येऊन गेला, म्हणून आज मीटिंग घेतलं किशोरीन का गरोदर किशोरी मुलींची बॅच. कि दोन-दोन मिीटिंगे घ्यावे लागत हा.
कीचही मिीटिंग झालीच नाहीये.
हो किशोरी बाकी हम्म... मला- आम्हाला त दोन- दोन मिटिंगा घ्यावं लागतं बरडीपाडाच वेगळंच घ्यायचं म्हणते ती मॅडम
ह
आणि इथला वेगळाच घ्यायचं म्हणते ती
हा- ना- ग -मला त्याकुड- पाणीला- काय करतते मी पण
वडगावला एक कूपांढरे ला एक का? आवाज अटकतोय गीता
एकतीस
आवाज बराबर येत नाही तुझा हॅलो हॅलो